होओ
होय येतोय येतोय
काय म्हणताय झाल चहा पाणी
चहा आमचा थोडा उशीरा असतो
अच्छा हम्म बर बर
तुढच झालं
नाही नाही अजून
बर
पाच वाजता आमचा
हो का
हो
बड काय विषय
काय विषय पाऊस पडत नाहीये
पाऊस नाहीये अजिबात
हम्म
त्यामुळे सगळे वृ वृक्षारोपण झालं पाहिजे
हो
तुम्ही लावत की नाही झाडं वगैरे
तिकडे लावली ना अ म्हणजे हो गावाला लावली पण पाणी नाहीये ना जरा प्रॉब्लेम होय नवीन लाग नवीन लागवड केली थोडी
हो काय अरे वा छान
हो हो आता थोडं गावाकडे झुकायचं चाललंय ना
हो हो चांगलंय उलट हल्ली त्या तर नोकरी साठी बाहेर लोक गावाकडे जायलाच
नाही हो आम्हाला तसं नाही आम्हाला जायलाच पाहिजे
मी चांगला निर्णय घेतय त्याबद्दल तुमचं कौतुक आणि अभिनंदन
थँक्यू
अस झा वाटलं पाहिजे मानना सण आरामशीर ज्या जीवन जगलेलं असं नोकरी करायची संध्याकाळी घरात येऊन आरामशीर राहायचं पुन्हा गावाला जायची काय कोणाची हे होत नाही मग
पण खर चांगलं आहे हो गावाकडचं जीवन पण अस काही नाही हो तुमच्या कां्यावर आहे सगळं
हो बरोबर आहे
हा आता म्हणजे खरं म्हणाल ना तर खरंच गावाकडे कसा वेळ जातो कळत नाही कसं कोण कोण येतं आपल्याकडे किंवा काय असं आणि त्यांची उठबस करा किंवा बाकीची काम असतात घरात खूप म्हणजे दुपारी बसायला सुद्धा वेळ नसतो एवढी कामं असतात गावाकडे
हो ना
हा खूप काम असतात अ आणि हो आणि मध्येच कधीतरी आता काहीकडे आता कसं गोठा भरलेलं म का काय गाय आली रे बांद रे मध्येच काय ते वासराला पाणी दाखव मध्येच काय चारा घाल अ मग ही कामं खूप असतात काय कायकडे अधून म म्हणजे मोठ्या चक्कर मारायलाच लागते
हा ना
हा कारण कोण काय कुठे गुंतले की काय कोणाच्या कुठे काय दोरी घट झा क काय किंवा काय म्हणजे अस म्हणजे अस खूप का ण म्हट त घात इ होत बा
खरंय खरंय मग गावची लोक कुठे करतात ना जॉबिंगला जा योगा करा हे करा
कुठे जातात आता सकाळपासून सकाळपासून जे उभं राहायचं कामालात ते अ अगदी दुप दुपारपर्यंत दुपारी थोडस कुठेतरी बसलं की परत संध्याकाळचा चहा आला परत कोण आ गे आलं परत दूध काढायचं गाया म्हशनच परत नंतर मग ते चुली पेटवून तापवायच मग नंतर जेवणाची तयारी करायची जेव घच म्हणजे गावा कामा लागलेली असतात त्याच्यामुळे आपलं मन पण फ्रेश राहतय हा काही विचारायला तुम्हाला चा्सच नाही ना तुम्हाला वेळच रिकामा नाहीये हा तू एकतेस तर मी दुसर कर मी दुसरं करते तर तिसर तिसर करते असं होत ते त्याच्यामुळे ब लहान मुलं असतात कुठे शाळेत न आली टिफिन दे शाळेत न आली खायला दे
बरोबर
कुठे पडून आली दवाखान्यात
हो हो खरंय खरंय काम करणाऱ्याला काम खूप असत
ब ह ब थोडी फळफळ थोडी पहिली दुसरीच असली कि खेळालाग
हो हो बरोबर अंगण सारवा हे करा अंगणात साफसफाई करा
हो भरपूर काम असतात बरं आणि मी तुम्हाला खरं सांगू का मॅडम गाव गावाकडे सगळे सण असे इतके म्हणजे आता इकडे पण करतो आप पण असं शहरात पण पण अस व्यवस्थित म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी मध्ये ते सारवण करा
बरोबर
दुसऱ्या दिवशी सण म्हणजे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळपासून ती कामं सणाची आणि मग दिवस कुठे जातो काहीच कळत
बरोबर
आणि म्हणजे असत गावाकडे हे असत की फुलं काढायला जा हे एक काम असत
हो बरोबर
म्हणजे ह तगरीवर नाही त्या त्याच्यावर त्याच्यावर बर कोण घ्यायला येतात त्यांना पण चार चार फुलं द आप कारण अस दे त्यांच्याकडे नाही तर आपण द्यावीत म्हणजे असं काय काय अशी ना गावाकडे असं ठरलेलं असतं की हा ती बाई आज येणार आहे हो म्हणजे अस रोज कोणी लोक कि फुलं न्यायला मग त्यांच्यासाठी ती चार वेगळीच काढून ठेवायची स
आणि ते कस हा आणि ती फुलं तुम्ही काढून त्यांना दिलेली त्यांनी वाहिली तरी तुम्हाला त्या
ह आणि आपण म्हणतो ना की चाकोरी बद्ल शहरात जीवन आहे पण नाही गावपोरीबद्ध आहे
खरंय खरंय बरोबर
तडे तिकडे झालं तर पुढं काम ते लांबतं म्हणजे मला म्हणजे अनुभव आहे मला खूप त्याचा आपण म्हणतो ना गावा काय काम आहे काय काम आहे गावाला आपण असं म्हणत काय त्यांना काय काम गाव गाव गावाची ती गावाची ती असं नसतं पण ते गावच्यान पण कामतात म्हणजे म्हजे गा लोक जर आपल्याकडे शहरात आली ना तर त्यांना बसून बसून कंटाळा येतो
नाही खरं
ते म्हणतात द्या मला काहीतरी काम द्या बरं आपल्याकडे काय काम अस शहरात अस पण आहे ना अस ते आहे सगळं म्हणजे गावचं जीवन आणि शहराचं पण मला
बरोबर वाडी असेल तर सुपऱ्या गोळाकाररा नारायण गोळाकाररा
अ ते तर काही संपतच नाही म्हणजे इतके नारळ पडलेले असतात की म्हणजे आणायच कोण त तिकडे म्हणजे कोक हा गावाला कि अ म्हणजे कधी कधी काय होत बघायला माणूस कमी पडत
कमी पडतं बरोबर आहे हो हो मग ते नारळ काढले कि ते ठेवा ते सोला मग ते त्याचं वर्गीकरण
लगीकरण करा परत मग ते मानवावर वाळत घाला मग त्याचे गोटे असतील त्याच्यातलं खोबरं काढा मग ते परत खोबरं काढल्यानंतर सुद्धा चिरायचे आणि मांडवावर टाकायचे परत ह एका हा एका साडीत बांधून परत मांडवावर टाकायचं मग ते सुकलं कि मवा दुकानदाराकडे नेऊन द्यायचं
हो काय छान ना आणि असं आपण विकत घ्यायला गेलंय की असं खात्रीला हल्ली काही वेळेला असं वाटतं ह्या खोबऱ्यात तेल काढून घेतलंय की काय सगळ अशी नाही असं वाटत हो म्हणजे काही वेळेला
वाटत असं पण ते सुकतं ना त्याच्यामुळे ते जरा बारीक होत असं होतं
हो नाही काही ठिकाणी असं आता बाकीच्या ठिकाणावर मोठ्या मोठ्या कंपन्या असतील ती लोक करत असतील असं
करत असतील हो हो हल्ली ना मॅडम काय काय होईल ना हल्ली म्हणजे काय पण विश्वासच नाही
विश्वास नाही ठेवू शकत बरोबर आहे तर पण ते घरचं ते घरच तुम्ही जी प्रोसिजर सांगितली ते अगदी मस्त म्हणजे अस वावलेलं खोबर ते अग प्युअर च ना शुद्ध एकदम आणि गड अगदी खाताना सुद्धा ते तेलाचा अंश जाणवतो त्यात तसा घरगुती ह्याच्यात बरोबर आहे.
तेल पण काढायला नेतात असं काही नाही खोबऱ्याचं तेल पण काढतात असं हो तिकडे ठीक म्हणजे असं ठिकठिकाणी ना जिथे खोबरं म्हणजे जिथे नारळाची झाडं किंवा नारळ भरपूर आहे तिकडे तर तिकडे ठी ठिकाणी अशा तेलाचे घाणे आहेत हो
हो काय
हा म्हणजे खोबऱ्याचं तेल तिळाचं तीळ होत असे तिळाचं तेल करडई किंवा सूर्यफूल किंवा शेंगदाणा असं तेलाचे घाणे आहेत
बरोबर
सिंधुदुर्गात तर ना ते ते लोक घरी करूनच ते घाण्यावरच आणून ते प्रोसजर अस क उकून नंतर वर फेस काढून नंतर गाळून मग बणी भरून ठेवातण्यावर काढून आण म्हण त्या एवढी प्रोसिजर आपण इथे बघतो ते एके साठ एके सर असे सतरला शेंगदाणा ते एक किलो मिळत नस नाही नाही नाही दे अ म्हणजे जेव्हा तीन तीन किलो आपण शेंगदाणे देतो ना तेव्हा ते एक किलो साधारण साडे नऊशे ग्रॅम वगैरे तेल येत आपल्याला आणि मग ते आपण आपण प्रोसिजर करून ते साडेआठशे ग्रॅम वगैरे होत
बरोबर आहे बरोबर
किती भेसळ खातोय आपण
भेसळ खातो खरे हल्ली कशावरच विश्वासच नाही हो आपण आणि आपलं शरीर पण ते एक्सेप्ट करायला शिकलय मानव मानवी शरीर आता.
हा आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात ना तू तेल किती खात असं मग विचारत तर आपण सम तीन किल. नाही नाही नाही एका माणसाला फक्त एकच किलो महिन्याला.
महिन्याला बरोबर.
हा म्हणजे दोन माणसं असतील तर दोन किलो असं ते सांगातच आप
बरोबर.
हम्.
बरोबर तेल खरं कमीच पाहिजे पण ते काही गोष्टींना प्रक्रिया वगैरे केलेलं असतं ते शरीराला मंगन म्हणून पण
पाहिजे असत आणि मग ते म्हण मग ते म्हणतात ना साजूक तुपात करा किंवा साजूक तूप खा म
हो हो बरोबर आमच्या इथे डॉक्टर आहेत ना तर ते काही वेळेला त्यांचं कसलं आयुर्वेदिक काही सिद्ध केलेलं तेल असं प्यायला देतात रुग्णांना म्हणजे ज्यांना सांधेदुखी पायदुखी गुडघेदुखी वगैरे असेल ना हो. वंगन म्हणून ते
ह ते स्वतः धौत घृत असं नाव आहे ते ते तुपाचं.
हा ना.
धवतं घृत तर ते तेल एक दिवस प्यायला देतात आणि त्याची ती बस्ती असते. बस्ती करायचीय हा.
तर त्याने लोकांना आराम पडतो. त्याने सांदेदुखीचा वगैरे खूप अस चांगलं वाटत ते म्हणजे पण असं ग्रामीण जीवन एक एकदम छानस मोकळीवा भरपूर जेवण ताज्या ताज्या भाज्या. नाही का भाज्या पण छान ताज्या असतात आणि त्या भाज्यांना चव पण ख खूप छान असते तिकडचं हवामान तिकडचं पाणी त्यानी चौ बघा. हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे.